हॅलो
बोल ना
आवाज येतोय काय कशी आहेस?
मी मस्त तू?
मी पण मस्त काय चालय सुट्या संपल्या काय नाही तुझ्या?
नाही अजून आहेत सुरू सुट्या
होय मग काय एम. एसी. आय. टी लावलेलीस ना गं तू?
हो लावलेले की
हा मी माझी पण एम. एस. आय. टी मला पण करायची होती गं म्हणजे म्हणजे थोडं वेळानं झालेलं सोड माझं पण माझा क्लास काय कन्टीनू न्यू झाला नाही एम. एसी. सी. आयटीचा
का काय केलं तू
नाही आगं असंच की काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम आलेला आणि त्यामुळे माझा कंटिन्यू झाला नाही. पण मी थोडं शिकले पण मला आता परत लावायचंय काय म आता माझा गॅप पडलाय खूप
हा हा
काय- काय शिकवलंय रिसेंटली नवीन असं म्हणजे
आम्हाला
क्लास मध्ये झालेला ते किंवा, ओवर ऑल सांग.
आम्हाला वर्ड मधले शिकवलं एक्सेल मधले शिकवलं पॉवर पॉइंट शिकवला. आम्हाला तो तो हिरा फिफ्टी कंम्पलेट करायचा असतो.
हा हिरा झाला तुझा? बरं म्हणजे माझं काय काय तुला पूर्ण क्लास केलेला काय पण ना एक्झाम मी देऊ शकले नाही, आम्ही एक्झाम न दिल्यामुळे मला सर्टिफिकेट पण नाही भेटलं, पण मला आता ते परत शिकायचंय. म्हणून म्हटलं तुला कॉल करून विचारूया कसं असते, काय मला माहित नाहीय ग.
नाही एवढं काय नसतंय आहे बऱ्या पैकी सोप्प पण असतंय.
तुला वर्ड मध्ये काय- काय शिकवल.
आम्हाला वर्ड मध्ये ते काय- काय कोणती- कोणती रिबन असती ते सगळं शिकवलं. वर्ड मध्ये आपण लिहू शकतो. आपला बायो लिहू शकतो. तसेच आपल्याला शाळेच काय -काय तरी काम असेल. ते करू शकतो, एक्सेलमध्ये पॉवर पॉईंट मध्ये आपण पीपीटी तयार करू शकतो.
हो पीपीटी रन करायला पण शिकवलं असेल ना. पीपीटी परत आता वर्ल्डमध्येध पिक्चर सेट कसं करायचं प्रेझेंटेशन देताना.
हा शिकवला हा ते तिथं ऑनलाईन पिक्चर आपण आपल्याला जो पाहिजे तो घेऊ शकतो. आपण स्लाइड कोणता इफेक्ट लावायचाय, कसं करायचं हे सगळे ऑप्शन असत्यात तिथं शिकवते आपल्याला येतं असं एवढं काय नसतं सोप्प असत.
आणि एक्सेल झालं तुझं. एक्सेल मध्ये काय शिकवलं मला जरा सांगशील एक्सेल मला इतकं येत नाही ग.
एक्सेल मध्ये आता समज आपल्याला स्कूलचा रिझल्ट काढाय दिलाय. तर त्याच्यामध्ये ते आता समज आपल्याला सांगितले की टोटल काढायची. किंवा सम काढायचं. तर आपण जे मार्क्स दिलेत समज सब्जेक्ट असतील इंग्लिश, मॅथ्स, मराठी ते आपल्या त्यांनी ते सब्जेक्टचे मार्क धरायचे? आणि त्या ऑप्शन असत. आस म्हणून त्या ऑप्शन वर क्लिक करायचं, मग ते जे एंटर दावायचं, अप अप ते निघतं, म व्हरेज काढायचं असेल तर ते तसच एंटर करायचं सले करून तसचम मिनिमम मॅक्सिमम सुद्धा काढाय सांगते.
हा म्हणजे. त्याच. फॉर्म्युला आहे. ना ग काय तसं काय तिथे फॉर्म्युला आपप येतोय. होय मग सोपा आहे की.
हा एवढं काय नसतंय, मेसे त बऱ्या विक सगळ सोपपास.
म्हणजे बेसिक झालं ना ग हे की, बेसिक कम्प्युटर नॉलेज.
हा मला पण येत नव्हत काय मी पण शिकला मला माहिती झालंय सगळं.
मग आता ए आयचं नवीन काय, शिकवलंय तुम्हाला?
हा शिकवलं ना आपण आता चॅट जी पी टी मध्ये प्रॉमपॅट तयार करतो. ते कसे करायचे? कोणता प्रॉम द्यायचा ते सगळं शिकवलं? ण इमेज तयार होत्या आता, समज आपल्याला कोणचा तरी बर्थडे साठी इमेज. तयरा करायचं असत्यात आपल्याला तर आपण इंग्लिश, मराठी ते कस सुद्धा टाईप करू शकतो, त्यानुसार ते आपल्याला इमेज तयार करून देत त तसंच जी जी मध्ये सेम आपल्याला जी पाहिजे ते आपण टाईप करायचो आप त्या जरी चुकला आपलं टाईप करताना, तरी ते बरोबर इमेज तयार करून देत.
होय, आणि काय नवीन शिकवलं? तुला ए आय मध्ये
अजून चाललंय शिक कवायचं आता फक्त आम्हाला चॅट जी पी टी, जी मी नी तेवढ शिकवले.
चॅट जी पी टी, जे मे नी शिकवले मग तुम्हाला, प्रॅक्टिकल नॉले म्हणजे प्रॅक्टिकल देतात, काय करायला काय घरी
नाही आत्ताच हिरा संपलाय मग आता हिरा संपला त्यामुळे आता, ए आयच प्रॅक्टिकल देणार करायला मग आता दहा, दहा, पंधरा, दिवस राहिलेत माझ्या क्लासचे, मग त्याच्यामध्ये ते ए आयच शिकवणार. प्रॅक्टिकल करते. हा. पॉंट एक्सेल ते सगळं झालय. पी पी टी कशी तयार करायची काय वगैरे सगळं.
हा हा हा. असं आहे होय. तरी मग सिलेबस थोडाच वा ते मला म्हणजे वर्ड, पॉवर, पॉईंट, एक्सेल आणि ए आय इतकंच आहे ना बाकी काही काही शिकवलं नाही. बरं तुला ऑब्जेक्टिव तेन वगैरे किंवा गुगल ला सर्च कसं करायचं ह्याच आपलं अ लिंक देतात बघ आणि लिंक टाईप करायचं, लिंक बनवायचं हे शिकवलं नाही.
त वर्ड मध्ये त्या त्या आपल्याला लिंक दे कि हा त्या लिंकला आपण कॉपी करायची. आणि जो जे जे सांगितल्या बनवायला त्या फक्त शब्दा क्लिक करायच आणि ऑप्शन असत लिंक म्हणून. त्याच्यावर क्लिक केलं किं मग ती तयार होते लिंक.
होय, मग सोप आहे की.
हो सगळं हेच आहे.
मग टायपिंग आहे म हे झाल्यावर एमसीआयटी झाल्यानंतर टायपिंग आहे तिथं
हा आहेत ना कोर्स टॅलीचे, टायपिंगचे
मग तू करणार आहेस का टॅली किंवा टायपिंग
नाही आता मी आता माझे कॉलेज सुरू होईल ना त्यामुळे मी आता फक्त एम एस सी आय टी करणार. कॉलेज सुरु झाल्या वर मग आता कॉलेजला जायचं रेग्युलर
हा चालेल की काय प्रॉब्लेम नाही.
हा तू केलंय काय टॅली?
ह टॅली माझं झालंय सोड टॅलीमध्ये काय अग जीएसटी वगैरे शिकवतात. परत अकाउंटिंग कस कस करायचं? हे शिकव हा टॅली असतय म्हणजे केलीच तर आहे एकदा समजलं ना तर जातय सोप म्हणजे कॉमर्स रिलेटेड बॅग आहे ना ज्यांचं त्यांना पटकन समजल अस आहे बघ कारण त्यात बीट क्रेडीट हे अकरावी पासूनच झालेलं असते. ते ना बेसिक पासून ऑदरफिल्ड ची घ्यायचं मला समज समजते पण थोडासा वेळ लागतोय. मग कॉमर्स रिलेटेड वाल्यांना कसं कॉमर्स फील्ड वाल्यांना लगेच समजून जातय.
हा त्या अकाउंटिंगच असतं त्यामुळे
हा त्याच्यामुळं आणि त्यामध्ये काय असत अ ग की कंपनी आता स समज एखादी कंपनी आहे मग एखादा माल पुरवल्याला म्हणजे त्यांच्या आलेल्या पावत्या सेल्स इनवॉइस पर परचेस खरेदी केलेलं विक्री केलेलं ब ठेवायची किंवा त्याच्या जीएसटी ब किती लागली बला अकाउंटिंग करायच किंवा एट्री बुक तयार कराय असं हिशोब ठेवायचंय एकंदरीत असं असतं डलीमध्ये
हा हा टायपिंग केलं का तू
हो टायपिंग चालू आहे बघ माझं आता आता माझं मराठी टायपिंग च इंग्लिश माझ झालंय
इंग्लिशमध्येध्ये एवढं काय म्हणजे तर टाईप कराय म मराठी कसं करते तू
हा मराठीमध्ये अगं मंगल फोंट आणि शिवाजी फोंट अस फॉंट असतात मराठीमध्ये तुला सांगू काय आपल्याला पहि पहिला बघितलं ना कि भीती वाटते की अरे बाबा इंग्लिश अरे इंग्लिश आपल्याला सोपं वाटते एबीसीडी हे टाईप करणं सोपं वाटते. काय आणि असं त्याला मराठीला कस काना मात्रा वेलांटी उकार अस असत बघितल की भीती वाट त्या खूप अवघड आहे खूप अवघड आहे असं वाटत की नाही पण तू खरं सांगू काय. मला म्हणजे मला वैयक्तिक अस वाटते इंग्लिशपेक्षा ना मराठी खूप सोप आहे कारण इंग्लिशमध्ये वर्ड चुकू शकतात आरच्या जागी पी होऊ शकत पी च्या जागी किऊ होऊ शक अस होऊ शकत ह म्हणजे आपण स्पीडमध्ये टाईप करताना होते माहिते.
हा.
अ म्हणजे आता समज टी याची द आहे. आणि आपण नजरेत टी एच द दच दिसतेय पण टाईप करताना यच टी ई दाबले की चुकलं अस ना वर्ड
हा.
अ तसं मराठीमध्ये होत नाही मराठीमध्ये की जसं म्हणजे कानाला तोच एक एक के म्हणजे काना दाबायचं त्याच असं फिक्स ह आहेत ग त्यामुळे चुकत नाहीत आणि मराठी अग खूप सोपा आहे तू करणार असचील ना तर करून टाक बग माझ तर म्हणणं हाय इंग्लिश थोडंसं दमवत आहे पण नाही पण मराठी तुला सहज जमून जाईल.
हा हा ते फॉन का मराठीचे
गवरमेंट एक्साम ला ना म्हणजे आता समज आता आपली टायपिंग आमची एक्साम होतेय की नाही तिथं आम्ही वेगळां आम्ही आता कुठला वापरतोय आताचा फॉं ट वेगळा असतोय आणि ज्यावेळेस तू रिअल एक्झाम देतेस म्हणजे गव्हर्नमेंटची कुटली तरी एक्झाम देतो ना त्यावेळेस त्यांचे फॉंट वेगळे असतात. शिवाजी फॉंट मंगल फॉन्ट असं फॉंट वेगळं असतात फॉंट चेंज करायला लागतात. फोंट म्हणजे अ आता आपल्या इंग्लिशला आपण तू कुठला फॉंट वापरतीस.
इंग्लिश फॉन्ट अस
वेगवेगळ्या फोंट असतात ना ग
ते नाही अजून वापरले नाहीत मी पण असतात ते माहित आहे मला.
तसं फॉंट मराठीत असतात असं मला सांगायचंय. ह एवढं असते इतकं काय नाही पण होऊन जाईल तू करू शकतेस.
आहेच करून बघते. हम्म हम्.
अजून काय ह विशेष
काय चाललं तू आता हय कर तेकडा
आता काय नाही आता माझ्या एक्झाम चालू आहे झाब द्यायचं आता एक झाम आहे जूनला आता झाल्या आता एक जूनला एक जुलैला एक आहे जुलैला मराठी टायपिंगची आहे ग त्यामुळे मला आ कंटिन्यूव लागत क्लासला आ जून जुलैला अजून एक आहे ह्या म्हणजे आता ह्या दोन तीन महिने तर मी खूप बिझी आहे बघ एक्झाम असल्यामुळ
हा हा तू त जॉबची एक्झाम करत होती ना
हो जॉबचीच एक्झाम चालाय ना माझी
हा हा कोणता जॉब
जॉब गव्हर्मेंट जॉबचा आहे माझा
हम हा
मी तुला सगळे डिटेल्स सांगेन की तुला जेव्हा पाहिजे तेव्हा हा
हा हा चालते
त मला काय विचारायचं असेल किंवा काय मलाही तुला काय विचारायचं माझ्या शंका असतील तर मी तुला परत कॉल करीन हा
हा हा ठीक आहे
चल बायथो
ह हा हा ह